हॅलो हॅलो हा झा हो झालं बघा. तुमचं झालं जेवण.
हा आताच जेवले बघा.
ह मग उद्याच्या सणाची कुठपर्यंत झाली तयारी तुमची?
आमची तयारी झाली ब्लाउज दुकानात आहे. उद्या सकाळी घेऊन यायचा.
उद्या वटपौर्णिमे हा वटपौर्णिमे बरोबर बेंदूर स नाही.
हो दोन सण आहेत उद्या एकत्र आपले.
हूम्म.
उद्या काय आमीच्याकड म्हणजे गावाला कस माजे सासरे म्ह जी बैलाचीच त्यामुळे कस बैलं आणून
आणि मंग हे करायचं.
का?
बैल आणून पुजायची, ती गोल असं ते शेंदुळे काय करत्यात कि ते तसला करते आणि घरातली छोटी बैल आपली त्यांना लावायच.
ते शेंदूर अ आपण अ आता हे वारणीस असतय ना? वारनिस, ऑइल पेंट सा, ऑइल पेंट हा. संध्याकाळी करताय तूमी पोळ्या? हॅलो. ह हॅलो. हा आवाज येतोय ना माझा तुम्हाला? हॅलो. हॅलो. मला यालाय तुमचा. तुम्हाला माजा याय लागलाय?
हा मगाशी पूर्ण आवाज गेला.
हा ते जरासं, पाऊस थोडं बारीक चालू हाय ना, त्यामुळे रेंज
हा हीकडं पण हा, तसच व्हाय लागलंय, पाऊस यायला लागलाय जरा जरा
बारीक चालूच हाय पा सारखा.
रिम झुम, रिम झीम हाय ना ते.
हो. तेच म्हटलं, मग उद्या सणासाठी तुम्ही संध्याकाळी पोळ्या बनवता?
हा संध्याकाळी उद्या करायच्या. कारण कशी दुपारनंतरच, ते आज सगळ बैलांचं हे करत्यात ना. त्याला चांगला व्यवस् स्थित करत्या ती. काय ते तूप वगैरे लावून आमच्याकडं, माझ्या मामाची बैल आहे ती त्यांनी हे करत्याती खाद्यबीद्य भरपूर काय काय असतंय त्यांचं.
हा हा.
आणि उद्या पण एकदम स्वच्छ करून ते कलरिंग म्हशी एती, गाय एती त्यांना कलर ते आणखी न रिबणी बांध
हा त्यांच्या स शिंगाना असे झुले बांधल्यासारखे रेबीन
हा आणि बैलाची झूल आहे की त्याच्याकड
हो.
तिला खूप असं डेकोरेशन केलेलं ए म्हणजे आसं त्यान खूप छान असं, ते विकतच आणलेली ए. मग खूप छान ए असे.
ते गळ्यात पण घालायचं असतय बघा, त्यांच्या असे गुब
गळ्यात ते घुंगराचा हाय की पट्टा.
हा
पण आमची बैल म्हणजे मामाची खूप मारणारी हेती त्यामुळं कस असं माणसात गेली मुलं काय करतात मुद्दाम फटाकडी लावत्याती. मंग ती एकदम अ पिसाळल्यागत करते त्यामुळे म्हणजे कसं अगोदर सगळ्यांना सांगायला लागतं हे करू नका कारण लहान मुलगचे एखादा पायावरपाय पडलेला म ती आणि भांडणं येतात परत. ते मोठ टेन्श चं काम ये सगळ्यात
त्यामुळ म असं कसं गर्दीच्या ठिकाणी असं आणि कुणाला काय बोलता पण येत नाय ओ. असे फटाकडे वगैरे हा फटाकडे वगैरे उडवलं केलं तर कसं होतय सण ये नाहीच म्हणणार ते आम्ही सण ये उडवलं असं होतय न.
हो ते बोलताच येत नाही येल काही सुद्धा असं होतय. पण तरी पण कसं होतय बैल म्हणजे आता काही काय बैलांना सवय लागलेलीय आता छोटी नवीन बैल आणली म्हटलं का नाही खोंडकी त्यांना तर काही सण होत नाय अजिबात
नाही नाही ते एक एकदम असे धाव एकदम अस आवाज मोठा झाला ना ते पळायलाच चालू करतात ते.
परवा बैल एकाणं आणलेली आणि नवीनच दोन लाखाच कायतरी बैल आणले. त्यांना आणि आमच्याकड कॅनोल जवळ ये पाणी होत त म्हटल्यानंतर हाफ मुलगा पोहायला उत्तरला चार मुलं घेऊन बैल पोहतोय पोहतोय म्हंटल्यानं- ही शाणी कुठली काढतेल की नाय अर्ध्या तासानं वर हैनी काढलंच नाही वर
हा म ह्याने पाण्यातच राहिले बैलाला पण घेऊन
तर लगेचच मेला तो जास्त पाण्यात पोहल्यामुळं
ग त्याला त्रास हो झाला असे
त्रास म्हणजे दोन तास ठेवल पोरांनी
अ या त्याच्या नाकात पा डोळ्यात वगैरे अस तोंडात पाणी गेलं असल
पाणी गेल नाही असं पण त्याच पाय हे सगळं झालं ना
होय. ते किती वेळा पाय मारत बसणार बैल
आपण ते थोडं पोहलो. की लगेचच बाहेर येतो आणि परत उडी जातो पुलावर मारायला तसं है नी केलंच नाई आत गेलाय की नाई त्याला वर घेतलाच नाही. असला कारण जागा कशी एका ठिकाणीच आहे कनॉल वर न वरती यायला. म त्यांनी ती केलंच नाही त्यामुळ सगळा घोळ झाला. आई म्हटली असली रडाय लागलेली सगळीजण आणून आठच दिवस झालेले दोन लाख म्हणजे काय चे ष्टा ये.
चेष्टा आहे काय बघा की एवढी
लय खूप हे झालं त्या काळाला त्या मुलांचा - माझा माऊस भाऊ आहे तो पण कसा कुत्री पाळलेली त्यान मग त्याची कुत्री होती ह्यांन कॅनोलमध्ये उडी मारली की त्याचा कुत्र पण उडी माराचं पण हा तिला जास्त पहून द्यायचा नाही अजिबात.
आणि कसं ते मुक्या मुक्या जनावरांना त्रास होतोय ओ आपल्यालाच कसं पाण्यात त जास्त मग काय?
आपण जास्त वेळ पोहलो की हे होतं आपले पाय दुखून येतेतीया.
हम्म भरून येतात हातपाय
हो आमच्याकड आता उन्हाळ्याला कि नाही, माझ्या भावा- ची मुलं, भाऊजईच्या भावाचा मुलगा एक आलेला- पुण्यातला त्याला आपण पोहायला मिळतेय म्हणतो, इथं राहिलेला मग सकाळी- मोठ्या भावाबरोबर जायच, चार वाज- ले की, आईच्या माग लागायच, आई चल की, चल की, आमच्या आई अजून पोहते-
हो.
हा दरवर्षी मुलांना घेऊन जाते, मी पण पूर्वी पोहायची. पण आता कस जास्त- संबंध अस गेलाय ना, मुलगी लहान होती त्यावेळे क- मोठे अंथरुण वगैरे धुवायला गेलं कि, नल यात्रा झाली की कसं गुलाल उदळलेला असतोय. भाऊ तर माझा ओळखतच नाही, असला गुलालात माकलेला असत- त अ बनीयन- असं झाडाल तसा गुलालच, गुलालच पडतो उधळण झालेली असती तस तो भरलेला असतंय. मग ती कपडे धुवाय त्या कँनलमध्ये गेले की, कसा गुलाल निघतोय तोपर्यंत विसरायचीस काय साबण लावून- चालत नाही, त्याला-
नाही साबण लावलं कि, ते कलर जातच नाही म ते.
लय घट्ट बसते ती आणि त्या काळाला कसे एकदम देवाचे ती गुलाल एकदम घट्ट चिटक- चिटकूनच बसतात. घामान उपळलेली असते ती, त्यामुळे ते अडकूनच हे हो- ते बसतयं चिटकून ते सगळं.
ते कपड्यांचा सुद्धा आणि अंगाचा सुद्धा कलर त्याच्या जातचं नाही लवकर
हो. मग तुमच्या तिथं पण बैल निघत असतील कि उद्या ह्याला-
हो संध्याकाळी मिरवणूक करतात बैलांची, खूप छान असं हे करतात. असे पुढं असे ढोल ताशा सारखे असे ते वाजवत असतात. आणि वाजवणारे असत्यात, प्रत्येक जण- कुणाचा बैल माझा जास्त चांगला सजवलाय का, तुझा - सजवलाय, ही एक लहान मुलांची अशी पुढची अशी चालू असते. मी पुढं की तू पुढं- म्हणजे छानपैकी असं बैलांना सजवतात, त्याला असे धुवून पायामध्ये असं- घुंगरूच ते पट्ट्या घालायचे गळ्यात घालायचे ते शिगांना आणि- हा, हा, बैला- बैलाला सुद्धा बानतात उद्या. आणि ते हे घालतात शिंगाला वारनेस असतं ना, ऑइल पेंट सारखं आपलं-
ह
त्याचा असा कलर लावतात, असे पट्टे पट्टे असे करून दोन तीन असे वेगळे- कलर देऊन-
उद्याचा दिवस एवढा भारी वाटत तेवढाच- गावालाच मजा असती, ती सणातनी.
खूप.
इथं एक दिवाळीला इथं लक्ष्मीपूजन मोठ्याने करता एवढंच. ह बाकीची सण काय शहरातनी नुसतं पोळ्या करायच्या, प्रत्येक जण आपापल्या कामात असतय. सकाळीच करतात, खायच्या जायचं.
गावाकड कसं, ते हा मुळात शेतकऱ्यांचा सण आहे ना- त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैल हा असतोयच.
हो असतोयच.
त्या दिवशी बैलाला सुद्धा कामाला सुट्टी आणि शेतकऱ्यांना पण सुट्टी
सुट्टी आणि आजपासूनच त्यांचं- आज त्यांचं ते खांदा म्हणजे गळ्यापशी त्याची ती मालिश वगैरे खूप-
हा आणि आज आजच्या दिवशी ना- ते पहिला बैलांना बाकीच्या आपल्या घरामध्ये गाय म्हशी- असलं ना, तर त्यांना ज्वारीचा खिचडां करून घालतात बघा. शिजवून, ज्वारीचा खिचडा. आपण अशी ज्वारी ती पॉलिश करून आणायची. गहु कसं पालीश करून हां. पालीश करून आणायचं, आणि नंतर ते कुकरला असं लावून की नाही, एक दहा अशा शिट्ट्या दिल्या की अशे मऊ शिजतात, कण्यासारखे होतात ते. पॉलिश करून ते बारीक क अशे आ अशे असे थोडे मोठे- मोठे अर्धवट तसे कण्या पाडल्या सगळं करून देतात. चक्कीमध्ये ते पिठाच्या. आणि ते शिजवायचं. परत पातेलेमध्ये काढून, त्यात अस गुळ घालायचा भरपूर. आणि गोड आणि हा आण ते रवी ने असं पूर्ण घोटून काढायचे त एक जीव करायचं, खिरी सारखं त्याला. हा घोटायचं ते. शिजवायचं परत, गॅसवरती किंवा चुलीवर असं. इकडे जास्त करून आम्ही चुलीवरचं शिजवतोय. म्हणजे ते ज्वारी अशी छान घोटून करून, शिजवून घेतले ना, असे खिचड्यासारखे तयार होते ते. आज मग त्याचा नैवेद्य असतोय. खिचडाचा नैवेद्य बैलांना. जनावरांना सगळ्या आपल्या. हा गाई, म्हशींना तो नैवेद्य दाखवायचा.
वर्ष त्यामुळे एवढं आठवत नाही. पण करतायेत एवढं माहित
हा नाही. आज ते करतात आणि मग त्यांना उद्या पोळीचा नैवेद्य.
उद्यापुरण पोळी.
हम्म, उद्या पुरणपोळी. सकाळी धुन करून, हम्म, स्वच्छ. करायचे त्यांना सगळे. आणि मुळात आपल्या सणांना ना आपलं कुठताही सण असू दे, सण असल की पुरणपोळी ही असतीच.
हो, मी पण प्रत्येक सण म्हणजे असा हे करत नाही, असं चुकवत नाही, करायचंच.
हो करायचच. चालत करूया उद्या आपण, सण साजरा. बोलू परत.
हा.